हां काय म्हणत होता तुम्ही?
अजून माहिती नाही की अ राम सीता एवढा त्यांचा म्हणजे ते इथे राहून गेलेलेत त्यांचे किती काय की काय आम लोकं येतात. त्यासनी माहिती सुद्धा नाही.
ते तर आहेच आणि तो आपला कोणता किल्ला आहे जो शिवाजी महाराजांच्या काळातला अ तो खूप दिवस तिथे चालला होता जिथे ट्रॅकिंगला वगैरे जातात लोकं?
आवाज येतोय?
हां ब्रेक होतंय तुमचा मधे मधे.
हो हो तुमचा पण ब्रेक होत होता आता येतोय का आता? हम्म हम्म काय बोलत होता तुम्ही?
आपला म एक किल्ला आहे आपल्या नाशिकच्या अ त्र्यंबकेश्वरच्या पुढे गेल्यावर तो कोणता किल्ला आहे? मला त्याचं नाव आठवत नव्हतं.
अ त्र्यंबकच्या पुढे गेल्यावरती तिकडे नाही ना ओ कुठला?
हा एक आहे लोकं तिकडे ट्रेकिंगला जातात आपण तिकडेच अ सरळ त्या रस्त्याने त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याने जिकडे पुढे जा
अंजनेरी नाव अंजने तिकडे पुढे पुढे म अंजनेरी तर म मागे राहिलं. त्र्यंबकेश्वरच्या.
अंजनेरी पण आणि एक आहे. अ जो अजिंक्य खूप दिवस त्याचं युद्ध चाललं बघा की, अजिंक्य आहे असं काही आहे त्याचं पण आहे खाली पण बोर्ड लावलेला आहे पण मला त्याचं नाव आठवत नाहीये. मी काल परवा पण कुणाला तरी नाशिक बद्दल अ स काही सांगत होते. कि आजूबाजूचे परिसर किंवा आपल्या जुन्या अ म्हणजे इतिहासातलं काय काय जोडलं गेलंय त्याच्याशी. तर पण म मला त्या च नावच नाही आठवलं असं छोटसच नाव आहे दोन तीन
नाही माझ्या मग काहीच लक्षात नाही ते.
हां ते एक आहे परत ते ह्याची प्रदक्षिणा करतात ना अजून? काय आहे ते? अंजनेरीचीच का प्रदक्षि णा.
अंजनेरीला पण आहे ना हनुमानजीचा.
हो.
हनुमानजींनच देस्थान आणि अ आप वीर सावरकरांचा वाडा सुद्धा आहे. नाशिकमध्ये
वीर मी नाही नाही नाही मी नाही पाहिलेलं.
मग वीर सावरकरांचं नाशिक मध्ये आहे ना वाडा. छान ये ब दय च्यावरती हो जुना वाडा आहे खूपच
हो का
हूं तिथे ते राहिलेलेयेत नाही का?
हा हा हा हा आधी असेल आणि हे जे आहेत. ते धबधबा वगैरे तिकडे जातो त्र्यंबकेश्वरला ते काय आहे ओ
ते अ याचच नाव पैना डॅम ये डॅम
ओके डॅम ये का हं हं हं हं छान ये म्हणजे तिकडे पुढे गेलं की तो परिसरच वेगळा आहे ना
तुम्हाला नाशिकच धरण तुम्ही बघितलय का कधी? छान ये ते पण
कोणत ओ?
नाशिक धरण नाशिकचच गंगापूर
नाही गंगापूर धरण पण नाही पाहिलेलं.
नाही बघित ल काय छान ये तिथे पण पण कालचीच मी न्यूज वाचली तिथे मुलं अ गेले असतील म्हणजे आता उन्हाळायचं की जातात फिरायला कुठे इकडे तिकडे जायचं त्याच्यामध्ये चार जण गेले वाहून. चे मुलं पण आणि किती पंधरा सोळा वर्षाची होते.
हो अरे हे तर माझ्या डोळ्यासमोर झालेलंय म्हणजे आभी राहत होतो. जेव्हा अ् नाशिकमध्येच तर आमच्या समोर हो म्हणजे आमचे रिलेटिव पण आणि अ म्हणजे ते कॉलेज कराय ते मग एका फ्लॅट मध्ये दोघं, तिघ मित्र ते एकत्र राहत होते. मग जसं आता कॉलेज झालं, आणि शेवटचा क्लास होता त्यांचा सगळे क्लासमध्ये एकत्र येणार होते मित्र आणि मग पुढच ते ठरवणार होते की इतके दिवस सुट्टी आहे, मग मी इकडे जाणार आहे, मी मामाकडे, मी मावशीकडे जे तिथे लोक नाशिकमध्ये होते काही-काहींचे ते बोलले की आज मी इकडे जाईन, तिकडे जाईन मग मी माझे घरी जाईन अस त्यांच ठरलं बोलले, म्हणजे आमचे रिलेटिव्ह होते ते पण निघून गेले घरी त्यांनी सांगितलं की आम्ही जातोय म्हणून आणि हे बाकीचे मित्र त्यांच्या सोबत होते ते गेलेले, मग क्लास वगैरे झाला, मित्रामित्रांचा फोन काही झाल असेल त्यानच की आहे ना आता सुट्टीच तर बारावीच वर्ष होत वाढत, हां तर आता तर सुट्टीच लागली आहे. काय करायचं? मग बोलले की नाही ठीक आहे ना, घरी जाण्यापेक्षा मस्त इकडे नाशिकमध्ये फिरूया. आणि त्यांना बऱ्या पैकी जास्त मेंबर्सला पोहायला वगैरे येत होत. मग ते गंगा धरणावर गेले.
हां हां.
आणि मग ते पोहणं वगैरे अ म्हणजे तिथे गेल्यावर मग ते असं फोटो वगैरे काढले त्या सर्वांनी त्याच्यानं तर ज्यांना ज्यांना पोहता येतं मग ते उतरले आणि त्यातील एक होता. म्हणजे अगदी जवळचा नेहमीच्या अम्म ह्याच्यात म्हणजे रोज ह्याच्यात येणारा. अम्म रोजच्या ओळखीतला रोज बोलणं होणारा असा तर म्हणजे अ आम्ही म्हणजे एक त्र जेवण करायचो सकाळ संध्याकाळ. अगदी समोरासमोरच राहायचं म्हटल्यावर मग मुलं मुलंच राहताय ना आपलेच नातेवाईक आहेत आणि त्यांचेच मित्र आहेत म्हणून मग कधी काही बनवलं तर या इकडेच या जेऊ म्हणून तर ते तिकडे गेलेले सगळे
हम्म.
तर त्यांनी जे जसं म्हणजे त्यांनी सांगितलं की हां आता मी पाण्यात उतरणार आहे. आणि आणि चांगलं पोहता येणारा मुलगा हो आणि तो पाण्यात नाही तर तो पाण्यात उतरला आणि त्याने मेसेज काय दिला त्याच्याच की समजा मी वरती नाही चालो तर माझ्या आईवडिलांना फोन करून द्या
म्हणजे त्याने स्वतःनेच केलं असेल ह की नाही मग
पाण्याचा पण त्याला समजल नाही पण अस जस्ट एक न मध्ये असं बोलतो ना आपण अ म्हणजे हा हा हसत हसत बोलतो मी मित्रांमध्ये कि असं की तोच अस पाण्यात गेला त्याने उडी मारली पाण्यात उडी मारायच्या आधीच त्याने सांगितलं की ठीक आहे अ मी जर समजा आलो तर माझ्या आई वडिलांना सांगा म्हणून तर त्या आणि एकुलदायक मुलगा आई वडिलांचा त्याने उडी मारली पाण्यात आणि तो वरती खूप वेळ आलाच नाही मग हना काय वाटलं बाकीच्याना याला खूप चांगलं पोहता येत तर मग म्हणून हा आपल्यासोबत मस्ती करतोय पण खूप वेळ झाला तो आलाच नाही मग सग हो म्हणजे खूप आवघड परिस्थिती होती ती, बाप रे बाप. तर आम्हीच मग सगळं त्याच्या आई वडिलांना फो फोन केला, सगळं सांगितलं, ती सगळं ते पोलीस वगैरे बोलावण्यापासून तर ॲम्बुलन्स पासून सगळं केलं. हो हो आईवडी डील गावाकडे होते.
बाप रे म्हणजे किती आई
आणि त्याचे तो त्याची कोणी आत्या वगैरे राहत होती, मग तो म्हणजे कॉलेज आणि क्लास करून तो तिच्याकडे जाणार होता, एका रात्री साठी आणि मग तो दुसऱ्या दिवशी घरी जाणार होता. आणि हे सगळं आम्हाला पण माहिती होतं त्याच्या आई वडिलांना पण माहिती तर जेव्हा ते आमच्या समोरून गेले सर्व तर सांगितलं की हा आमही आ क्लासला जातोय मग कायी नी सांगितल आम्ही घरी जाणार आहे, काय ह्याने सांगितलं की मी आपल्याकडे जाणारे आत्याकडून तिकडे जाणार- तर सगळ ती बॉडी वगैरे आणणं ते सगळं काम म्हणजे इतकं ना, म्हणजे अजून पण ते आठवलं ना तर अस आंगला शहारे येतात. सगळं डोळ्यांनी पाहिलेलं. पण असं स्वतः कधी नाही जाणं झालं गंगा पुर डॅमला, पण हे मात्र कधीच नाही विसरणार.
नाही आणि एकुलता एक मुलगा आईवडिलांवर किती वो डोंगर कोसळला असेल. मग
कुन्हाच्या म्हणजे कशातच मिस नाही त्याचे आई वडील सगळ त्याग केला. आणि त्याच वर्षभरांनी म त्यांनी अ त्याच्यानंतर त्याला म भाऊ झाला वाटतं. आता जस्ट आता वर्ष दोन वर्षात आता आहे तो मुलगा. आणि सेम त्याच दिवशी
अच्छा, म्हणजे बघा ना कसं
अस असं म्हणजे खूप आठवणी बा आणि त्याच्या आधी तो एक- पुस्तक वाचत होता, बोला. कित्या पुस पुस्तकामध्ये पण अशाच काहीतरी स्टोऱ्या होत्या आणि काहीतरी असंच पुस्तक होतं ते. कि म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे. त्याला जस- जायचं होतं हे मला कळालेलंच होतं. कि जायचं आहे म्हणून तर तो तशा तशा गोष्टी अशा करत होता.
अच्छा
ह असंय बाबा अवघड आहे, पण मग फिरायला पण आता बघा ना मागे ते साल्लेर मुल्लेर ला पण बरेचसे मुलं गेलेले अ ट्रेकिंग ला वगैरे
हो.
अ तुम्ही ऐकून आहात. का किल्लाच आहे तो पण
नाही गं?
साल्लेर मुल्लेर म्हणून आहे
अच्छा अच्छा! ऐकून ये नाव पण नाही का, असं काय तिथलं झालेल घटना नाही समजून आली नाही का लवकर? पण हे खूपच अवघड होतं. आणि मुळात म्हणजे कसंय मुलं? आणि हे पावसाळ्यामध्ये इकडे तिकडे फिरायला गेले. का पाय घसरतात, आणि पाण्याच्या ठिकाणी जातात. ऐकत नाही सेल्फी काढ फोटो साठी ते जीव जायची म्हणजे असं काम झाले माहितीयं.
हो तर, काय मग समजा ते चढायं चं आपण च्या बाजूने चढतो ना, तर त्यांनी असं ठरवलं की आपण उलट्या बाजूने चढूया आणि ज्या बाजूने चढ तो त्या बाजूने ते उ उतरले म जो हवेचा हवेशी किंवा वादळा तीची दिशा होती ती उलटी उलटी झाली, तर ते बरेचसे ते म्हणजे मुलं-मुली तेव्हा हे झाले ना, एक्सपायर झाले त्याच्यात पण. ट्रेकिंगला गेलेले ते तर, ते उलट्या बाजूने चढलेले.
मुला नाही का असं ऐकत नाही. नाही काही नाही. त्यांना फिरायचं खूप हे असं क्रेज म्हणायचं? पण मग हे असं काहीतरी, घडतं ना अवघड.
हो मस्त मस्तीच्या नादात ते खंर होऊन जातं.
हो ना, चालेल बोलून खूप छान वाटलं. तुमच्याशी मला पण खूप छान वाटलं. चलो ठेवू बाय.